आ
नाही ना
ते आलो न त्या दिवशी मंग जराशिक पूजा
हम्म त्यांनी का?
हां जरा सखळ घरांत हां थोडसा घरातल्या घरात सत्यनारायण घातला अन करून घेतली म्हणलं मग पुढं कसं
मणखा
मग जशी केली पूजा म्हटलं जाऊ दे बाई टाका करून.. अन जाऊ म्हणलं वरच मग मग वरच..
स्वयपाक बी का?
स्वयंपाक बि वरचं करून रायले का तीन दिवसांपासून?
हां का?
हा मगं आज य ना त्याला जर शिकव अ किचनचा बाबा हय का?
हां ह हां.
असा खरबूडा होता नां, मंग त्याला जरशी एक कप पुढ करून घेतलं. हां त्या गावातल्या त्या ते नई का ग ती कोणता मिस्तरी कानबई त्या गावातली त्यांला बोलून घेतलं आणि तेवढा चोपडा करून घेतला.
म काय काय करत्या तेवढं कमी झालंत बरं झालं
हा मगं ते पुसापासला बरं राहत ना नाही मग ते तुमच्या वानीच खरबड होत
बाई केलं होता.
मग आता तसंच होत म्हणलं मगं ते
डायरेक्ट सिमीट टाकूून दिलं होतं मी न चोपडं करून घेतलं.
मग ते लयच तो ना ग तेवढा किचनचा केला बाकीच रह द्या म्हणलं तसच...
हा...
किचनचं घेतलं..
तुचा इतकापास आ..
नाही नाही एवढं..
पा पाला भी गेलं आर... तरी पण घरच्या घरीच... काढून घेत आता लई मसालाय
आता तो सगळं घेल होतं...
हा...
म्हणजे आल होतं सगळं...
माझा तितका आहे मदारीचा तितका आहे..
जाला ति कि जावता ना ग..
चा...
काय रांगोळी चालू आहे.. हा.....
तरी पण किती इथे आला...
हम्म.. ह वळीला येत इकडं...
भई नाहीय मारीचे दि...
चालूत का...
चालू...
हम्म हम्म निकड ब आता यायचा त अंदाजल काकळून आला..
नाही इ एक पा झाले..
चालूच भ चल कय ला नाही आता एवढा लागच मी नाही पाय..
तथदध...
तुला मग साराला नेऊन थोडात का काम नसल..
हम..
साराला स्वडाच येतय काम न सण...
हम...
हम् बर आहे मग... तेट होत नाही नेऊन सोडाचं नानाच किती मोठा हेत
हा नाही तर रिक्षा जात होती रिक्षात येत होती रिक्षास्थान गेला रिक्षावाला आहे गे तो होत नाही... मग त्याला फोन लावा...
हम दोन तीन झाडं तोड तर घरलं गे असं इडून दिवस राहिलं कि तिकं स्पष्ट..
झाड तुटले का आमचे...
थोडशी एक दरापुढचे तुटली तीकडते समोरचे
त्यामुळेचे तुटणच म्हणते ते सगळे तुटून प..
दोन तीनच तोडले.
ना आंटी घरासमोर मण तुट ना ना ते.. मग चला आपला ते सिली ला पण गॅलेरी... आंगी ना गॅलेरी तप ठोके जाये ना पे.. बनण्याच.
पण आगं पण आगं घरीत का मस्त दिसरायला माहिती का?
हा आता ते संडा बाथरूम तुटा ना मग...
हा मग बी छान वाटत आणि ती इकडची झाडत शिचे ना अजून...
हा... मी लावून मी नंतर लावग चांगले चांगले चांगले झाड लावे म्हण
हम्म नंतर आणखी मस्त लावता येई हा नर्सरी
हम्म
त्याला फळ बी पटकन येत
जास्त लावायचे दोन चार अशे लावाचे गंजिर कयचे आता
याला की काय म्हणजे ते सतच नव्हता काही
हा आता मी काय म्हणली त्यांना नारळच लावून म्हण नारळ येतच नाही म्हणणे
हा हा नारळच
हा छान बी दिसता आणि चांगला बी राहत दोन तीनच जाड लावायच न सांगू बाकी लागड्यामध्ये बाकी सगळी पुुडे्या कोणत्या माधी लावायचे
ते काय अ तिंग
बाजेबाजे बोल जाात
काय चालूय अजून काय चालू आय मनल
आता कायसंयपाकायला मग काय ते कावा येतील
हम्म आज रात्र बस आण
मग काय बघ तघ माल्या कााल काही केलंत दखन
काल खिचडी गेली होती दुपार चटणी गेली होती
अ आता चार वाजता शेवाया केेल्या होत्या
हम्म हम्
ह आता नाई ना काय काय
मई एडा भी चिडचिडी ना लागे गल्ली दबदक किती होती ना
मग त्यांना काय आहे ते, म्हणत तू आली नाही. आली नाही. आली नाही.
बर आहे..... वर आला ना?
हा..... नाही त्यांना असं वाटलं. कुणाचा आले? नाही आता अटकून आलं.
त्याच ना? हो त्यांच सगळे काम नाही झाले त्या
अरे पण.. समज वो बच्चे की तबीयत खराब हो जाती है, या अभि चलके ला करक अच्छा लग रहा अभी गय थी तुझे अी दवाखाने मे लेके की, ग ती आना जाना तुझे एक घंटे का नाही ना? ते मी आंबा टुणी पाहायचे तरु करते. नाही सोने को जाणता रहिगी ब जायंगे कुछ भी करले. नजदीक नजदीक सब रहते है वाज चल जागेचे वो नाही बात चली. पण बच्चे कि तबीयत मे बच्चे को दुसरा प्रॉब्लेम है. उसको सॉंस लेने में तकलीफ होती है. ये मौसम उसके लिए बहोत हार्ड है थंड का आलाव और बारिश बहुत हार्ड मौसम उसके लिए एक बार
अ ते वाप का चांगला असतो का बाई
मम्मा ह आपल्यालाच सर्दी होऊ दे
नाही या दिवसात बरं आहे
कोणाला
तुला.
अरुणाबाई
आह
आयुर्वेद होते ना.
अगं मेली न ती
बाई
हं नाही ना बाई वारली ना.
होय आणि आता?
हा का काय बई ती पोरगी लय रडत होती ग
होती ते
हा
हा एक
हं
जाय बाई माझ जीव घेते? क मा
हा ना.
जीव घेती का बाई.
नाही बाई पण त्या दिवशी रडत होती बाई तीच रडत होती अण
आता ती मा माहेरी होती ना किती होती
न नवऱ्याला तर काही नाही म्हणत नवरात काही नाही म्हणत
नवरा
हम्म असं काही वाटलं नाही कधू ती मी गेली काय काहीच नाही म्हणे हसत होत म्हणे काल पारवा हा
लय सासुरवास केला ग
कुठे जाऊन द्यायच जाऊन द्यायच नाही तो
आडसला जात्या कुट गेली तिथ
नाही नाही परंतु
पाहिल होतो. जग कपड्यात दिसत नव्हती.
हम्म.
ती म्हणायची नाही मला दीपि बोली नाही हे मला ना भाई साहेब. हा बाहेर स चक करते ना.
हा बाहेर कोण काय कोणिक माहित आहे काय करायला.
रिकामा आहे का आता बाई करण करण कोण. हा सासू आहे सासूला वाटलं म इक्कं कारण का. लाहन ना एक कोणती तरी. म मगत्त कारण का.
नाही नाही असं कोणाला वाटते.
आणि आपल्याला एखदा सवसार उबर झाला का.
मग.
ला किती मोठ्या होून. सगळी गणयच.
त्या माणसाला काय वाटतं ना.
मला वाटलं तु माहित असले
नाहीे मल
मला माहित नाही
नाही का
ह
नेडूनच नेलं ना आपल्या दारा येऊनच
ह
आणि हेखदा एक जणीला किती किती कॉल म्हनली तू
एक जण स सहा कॉल हा
बापर!
आता हा आता नाही डोकमेंट. मला नाही खत्री करायची ती सणाही चांगही. आई आता बोलत आ मला आंटी. हम्म काशा वै गेली. ता काश वईी बई पाणी पिनलेले नाही.
न तेज दिवस माझ्याना कररवा.
ह म तुलागे टगेट का अच्छ थोडा कायम झाचाले तेेत प हा आता नाही ना तुम्ही कठता स ब चगते
हम्म कामा अस नाही आ सुधी घच ला हम्म जीवान नव्हत
ना हाजीवरारी येत ना हन मला ह चिंचापड बाई पण वल्या्या